हा येतोय आवाज?
हा येतोय.
हा बाकी जेवण वगैरे केलंस की नाही मग?
हो हो. जेवन म्हणजे मम्मी कशी रानात जाते ना परत. मग एकटं म्हटलं की आपल्याला जेवू पण वाटत नाही.
नाही ह ना. आणि लवकर होत असेल ना पण. तुम्ही पण आता इथे दोघे त दोघंच आहात ना?
हो. मग ती शाळेव पण भात करायला जाते ना. मग जातानाच गुरं वगैरे घेऊन जाते. ते सगे.
हा हा जवळे का शाळा तिथं?
हो. म्हटलं आता रानात जाण्यापेक्षा म्हणलं हे बरं नाही का? दिवसाची दोनशे रुपये हजरी. दिवसभर काम करून दोनशे रुपये भेटता. इथं दोन तास काम करून, दोनशे रुपये भेटता. म्हंटलं दुसरीकडे कुठे जाहण्यापेक्षा आपलं बरंय म्हंटलं. हेच कर म्हंटलं.
हो ना.
आणि परत कसं, मी आल्याव घरी. तिला जाता पण येणार नाही ना कुठं.
मग काय तर. आता डिलिव्हरी झाल्या की कसं एक आता अ कसं म्हणलेत डॉक्टर. नॉर्मल वगैरेसाठी चान्सेस आहेत का?
हा.
आहेत.
हो. पर्ण पणे नॉर्मलच होईल सांगितलय. आणि कस होईल की, आता ह्या महिन्याची सोनोग्राफी झाली की, मेन समजेल ना.
हो हो. काय फक्त बाळाचं फक् त डोकं खाली. आणि आपला प्लेसेंट आहे तो इंटरयर किंवा पोस्ट इयर दो्ही पैकी कसाही असला तरी फक्त बाळाचं डोकं जरी खाली असलं ना,
हम्म बाळाचं डोकं खालीचे आहो. म्हणजे तुम्हाला सांगते. पाचव्या महिन्यापासून ते बाळाचं डोकं खाल्लीचे.
तसच होतं आपलं. फक्त प्लेसेंट्रावरच आहे. जर खालीच्या बाजूला प्लेसेंट्रा असेल तर कस त्यांना म्हणजे तो नॉर्मल करता येत नाही ना. तो मध्ये येतो ना. आणि मला पण पाचव्या महिन्यात माझा प्लेसेंट खाली होता. तर मॅ म्हणजे डॉक्टर असं बोलले होते. की अ काय म्हणतात ते. सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये कळेल आपल्याला म्हणून. की नेमका प्रेसेंट कुठेय? म्हणजे वरती गेलाय सरकच जातं म्हणलं ते नंतर वरती.
हा.
मग त्यामुळेच मग तो जस वरती सरकत गेला मग. सातव्या महिन्यात च्या सोनोग्राफी मध्ये कळालं की हा वरती गेलाय मग काय वाटलं नाही. टेन्शन तर गेलं ना. एवढंच.
आणि कसं असतंय की, पाणी वगैरे पण कमी पडतं ना.
हा पाणी वगैरे पण कमी होत. पण माझं पा म्हणजे अ शेवटपर्यंत पाणी वगैरे पण एकदम व्यवस्थितच होत आणि म्हणजे जस पाहिजे तस तस होत डॉक्टरांना आणि पिशवीच तोंड पण नंतर नंतर आहे ना ओपन झाल होत माझ म्हणजे तस तर आठव्या महिन्यापासून
तुम्ही म्हणजे खाजगीत केली का सरकारी
नाही खाजगी मधेच केली होती सरकारीमध्ये न नको वाटतय माझ्या घरच्यांना वगैरे पण. त्यांना भीती वाटते ना कारण एवढ लक्ष देत नाही अस वाटत त्यांना त्यांच काय काम रोज हे करणार ते करणार बस आणि प्रायव्हेट मध्ये कस आपल्यावर पण फोकस ते करतात जर आपण आता पैसे देणार आहेत ना शेवटी त्यांना आणि त्यांचा फीडब आपला फीडबॅक पण त्यांना जास्त महत्वाचा असतो आणि ते कस म्हणजे मॅडम होत्या ना. अ त्या ओळखीच्याच होत्या म्हणजे माझ्या आत्याची सासू ती त्यांच्याकडे काम करायची ना.
हां
पहिल्यापासून त्यांच्या मुलांना वगैरे सांभाळायला होती घरात त्या मॅडम कशा जास्त ओळखीच्या आहेत त्यामुळे मग जस मी तिथे गेले तस माझी डिलिव्हरी तर त्यांनीच केली त्या दिवशी.
होय ना.
हां आणि मोस्टली त्यांच तर असय की प्रा म्हणजे नॉर्मलच. करायच जास्त बघतात ते.
हम्म माझ आता सरकारी दवाखान्यात द्यायच आहे ना. काय होतय काय माहिती सरकारी म्हटल की ते भीतीनेच अस
वाटते. कारण म्हणजे त्यांच्याकडे पण त्या दिवशी पण बरेच लोक येतात ना डिलिव्हरी करायला किंवा काय आणि
कसय माहिती आहे का तिथं आपण एक तर जर असेल ना तर आपण आपल्याला हँडल करू शकतो. पण शेजारच वरडायला लागला ना ते बघूनच अंगावर
हां ते आहे आमच्या इथ कस म्हणजे माझ्यासोबत एक जण होती पण तिला ओरडन म्हणजे मला खर सांगू दीडच तास स्वतच माझ बाळ झालं होत जास्त हा आणि म्हणजे पोटात पण दुखत नव्हत माझ्या. आदल्या दिवशी फक्त अस वाटल थोड वॉटर ब्रेक झाल पण झालच नव्हत. पण काय माहिती आता ते डेट त्याचीच आलीच होती बरोबर बट टायमिंग वरच ते हे झाल होत. तवा आणि मग ऍडमिट झाले होत तेव्हा काहीच नाही मला ऍडमिट केले मी नॉर्मलच आहे असं तस मग मॅडम बोलल्या सकाळी घेऊया आपण करायला. अ पाच किती साडेपाच सहा साडेसहा ला काहीतरी त्यांनी इंजेक्शन दिल होत. मी म्हटल माझ्या काही पोटातच दुखत नाही मग तर कस करायचं मला भीती वाटत होती ना की पोटात वगैरे नाही दुखल म्हणजे परत काय सिझर वगैरे करतात का काय आणि त्याच्यामध्ये मी इंजेक्शन दिल साडे सहा वाजता मला तर लगेच आठ वाजता हा झाला पण
हा ना.
हम्म आणि माझ्यासोबत शेजारी पण कोणीच नव्हत.
हा शेजारी कोण नसल की बर वाटत ना का तर माणसाच दुसऱ्या वेळेस मिस कॅरेज झालेला ना त्यावेळेस पिशवी साफ करायला नेलेले मला म्हणजे फक्त इंजेक्शनच द्यायला नेलेले पण ते लेडीज झोपवलेली शेजारी ती एवढी ओरडत तिनं मी ती सुई घालाय ठेवली बाजूलाच म्हटलं मला फक्त इथे ऍडमिट करू नका म्हटलं घरी चला. पण ते एकदा कस असत एकदा तिथ गेल क नाय की येऊन पण देत नाही अन् परत माझी मम्मी एकटीच होती माझ्यासोबत तिनं तर कधी असलं बघितलं पण नाय. म्हणजे सीजरच आणि रात्रीचे दोन वाजता नेलो आणि सीजर पेशंट शेजारी मला ते बघूनच मला फिरायला लागलं आणि भूल नाही आणि काय नाही. डायरेक्ट ह्यांची काम चालू.
भूल कशा ला हां म्हणजे कोणाला भुल दिलेले नव्हत सीजरवालेला का अच्छा
अन् मग मला सगळं समजायला लागल आणि अ शेजारी शेजारी पेशंट झोपवलेले मला दिसत होत आणि मग ते आता कट वगैरे त्यात ब्लड येते सगळं मग ते अस
सीझर कसं काय एवढं ओपनली करतात.
अहो काय माहिती सरकारी मध्ये असणारच ये आओ तसं. मग तव्हापासून ती अशी भीती बसले ना मनात की तेवढच आठवतं की बाबा हा सरकारीत असं असत त्यामुळे सरकारीत नाही जायचं! नाही तर पर्याय आहे पण नाही.
ह प्रायव्हेटमध्ये कसं सीझरवाल्यांसाठी पूर्ण वेगळंच अ केबिन असल्यासारखं आहे. आणि नॉर्मल वाल्यांसाठी वेगळं ये. असं होत आमच हां आणि दोनच एका वेळी दोघांची डिलिव्हरी करत होते. आणि दोघींच्या मध्ये काही नाही उग फक्त पडदा होता पण तरी पण माझ्या शेजारी कोणीच नव्हत कारण तिला पण कळा येत नव्हत्या अजून आणि मला कसं झालं झालच. हा अचानक इंजेक्शन दिल्या दिल्या लगेच मग त्यामुळं थोडाफार ते बाहेर येऊस पर्यंत थोडं पुश करावंच लागतं आपल्याला आणि हां तेवढ्या पुुरतं ते दुखतं.
लई अवघड असतंय ना त्याचं.
मग काय तर अस वाटत सगळं पण काही सोप्पं नाहीे ये आई होणं तेवढं सोपं नाहीेये.
नाही हो मला आता असं वाटत की माझ्या बहिणीच्या टायमिंगला मी तिला किती त्रास दिलेला हम्म
माझ्याकडनून तर दोनदा ती खुर्चीवरून पडलेली पण माहिती ये का काय व्हायचा आमच्यात खुर्ची असायची ना
हा हा
मग ती बसायला जायची अन् मी खुर्ची घ्यायची बसायला असं व्हायचं. आणि ती कशी करायची कि खुर्ची धरून अशी बसत नव्हती. आणि आपल्या ध्यानीमनी पण येत नाही ना की ती खुर्ची बसणार ये. आणि मी वडाय ची असं व्हायचं.
अरे बापरे. ह पण आपण म्हणतो, यात न जातो त्यावेेळेला आपल्याला ते एक, आपली पण आई आठवते आपल्याला त्यावेेळेला आणि म्हणजे म्हणतात ना आपण काय काय चुका केलेल्या असतात, ते सगळ्या आपल्या डोळ्या समोरून जातात. की आपल्या आई आपल्यासाठी काय काय केलंय.
हो. आता असं बेकार वाटतं तिच्या्याकडे बघितलं की, आणि तिचं कसं झालेलं त्या टाइमिंगला कि पहिले बाळाच्या वेळेस तिला ट्विन्स होते. आणि दुसऱ्या बाळाच्या वेळेस पण, हो पण ते तिची खाली करावी लागली तिला.
अरे बापरे. हम्म
आ परत पण तीज पोट अस म्हणजे जास्त दिसत होत. तिला भरपूर त्रास वगैरे होत होता.
हम् हम, तिज कस नॉर्मल आहे का सिझर आहे?
नॉर्मलच झालं तिच, दोन्ही पण म्हणजे ते पण पाचव्या महिन्यात पण खाली केली तिची, तिथं पण नॉर्मलच झालं.
हम्म, हम्म, हम्म नॉर्मलच म्हणतात ना, थोडा त्रास तेव्हा होतो. पण नंतर कसं, सिझरवाल्यांसारखं तर नाहीे.
हा ना.
सिजरवाला म्हणजे, कायमस्वरूपी म्हणतात आदूच झाल्यासारखं असं बोलतात. आणि नॉर्मलवाल्याना कस, आपल्याला त्याच दिवशी आपण उठून बसतो पण, चालतो पण, काही प्रॉब्लेम होत नाही आपल्याला, सीझरवाल्या ना पूर्ण पाच दिवस बेडरेस्टच असते. खायला वगैरे पण देत नाहीत वाटतं. जे काय ते सल्यामध्येच
हा.
हा म्हणजे एक, दोन- तीन दिवस तर कंटिन्युअसली खायला देतच नाही.
मला तर एकजण म्हटलं की, नॉर्मलपेक्षा शिजरच करायच पाच दिवस का झो लाग ना पण, कळा तरी सोसायला लागत नाहीत.
नाही- नाही उलट ते कळांच सगळ्यांचच डिपेंड आहे आपल्या स्वतःच्या श शरीरावर की कोणाला आता मी बघ म्हंटलं ना, मला फक्त एक -दीड तासातच माझं बाळ झालं. त्याच्यावर म परत कुठली कळ द्यायची होती. आणि तेवढ पोटात पण तेवढा पुरता नॉर्मल त्रास झाला, माझ्या तर मी सांगितलं ना तिथं ऍडमिट होस तोपर्यंत माझ्या पोटात दुखतच नव्हतं. इंजेक्शन देत- देसतोपर्यंत माझ्या पोटात पण दुखत नव्हतं. आणि पोटात दुखलं म्हणजे त्या कळांच कसं आपलं नॉ होतच ते म्हणजे तेवढं पण सहन करतो तिथं, काय वाटत नाही आपल्याला. आणि कसं ना काही जणांना कसं दहा -दहा तास कळा द्यावे लागतात ना तरी पण कधी -कधी होत नाहीत म्हणून त्यांना तो त्रास वाटतो. पण आता मा
आणि सरकारी म्हणलं की कसं होतं माहित आहे का, तिथं ज्या सिस्टर असतात ना त्या लई ओरडत्यात
काही बी बोलतात अनीक, तोंडाला येईल ते. मग त्यामुळे असं म्हणजे आपल्यालाच कस तरी वाटत.
त्यांना असं वाट होतं की, आपल्याला बहुतेक भरपूर एक्सपिरियन्स आहे. आणि आपलं पहिल्यांदा आहे तर, उलट त्यांनी समजून सांगायला पाहिजे काही गोष्टी म्हणजे. आपण त्या गोष्टीला रेडी होतो ना.
हा ना तेच ना, पण तसे करतच नाहीत ते.
हम्म कर कॉल तू हम्म हम्म बाय.
बाय.